हा बोल.
अरे आताच अंकिता बरोबर बोलत होती अंकिता बरोबर.
हा का तेच वाटलं अंकिताने मेसेज केला मला.
हा हा ती मेसेज करत होती ना तुला मेसेज केला तर तू नव्हती. मग ती होती तिकडे मेसेज करत होती बोली ये चल रुपाली नाही तोपर्यंत करून घे.
त सगळ्यावर फ्रेश केलं सारथाला तोपर्यंत.
मी पण त बोलले ना कर म्हणून त मी पार्थला उठवलं जरा पार्थला झोपला होता तो ठवलं त्याला जरास खायला दिलं आणि मग बसली आता.
हा का तर त्या काकींचा पण फोन आला तुला तू बोलते थांब जरा याला प्रेश करते मग नंतर तोपर्यंत त्या म्हणतात करू का म्हंटलं करा मग होऊन जाते. हा अस अजून तीन कॉल बा कीयेत त्यांना बोलली माझ्या फ्रेंडचे पण नंबर देते म्हणजे माझं आता कव्हवर झालं. तुम्ही पण दोन कॉल करा त्यांच्या अगं सात कॉल केले त्यांनी कंटिन्यू. म्हटलं तुमच्या मुलाला विचारा नक्की चालेल का कारण का त्यांचं पूर्णच झालेत. म ते एक्स्ट्राच अस तर म ठीके विचारतो मी आणि बोली कोल्ड हे पण चेक करा तुमच्या याच्यामध्ये होतय का ड्युरेशन. नाही केला मी तिला मेसेज म्हटलं करते नंतर.
जे मला जे एक्स्ट्रा केलं ते चालतील का?
हा तेच ना कंप्लीट तर करायचेत आपले जो पर्यंत एकशे ऐंशी होत नाही तोपर्यंत करावेच लागतील ना हा ना तेच.
काउंट करतात ते पण नाही कारण मला पण ॲड होत जातात आता माझे तिघी जणी कंप्लीट झालं तरी माझे आ तू कंप्लीट होशील आता एक आता तू गेला आता मी राहिल ना एक तुला करायला.
हा तुझं एक राहिलं मग बरोबर होतील आप ले कारण की माझे ना तीन झाले ते का त्या दिवशी मी सगळ केले ते दू पारी दोन कंटीन्यु ते पण तुला ब तू बोललीस येतच नाही तुझे कॉल ते आणि आजचा एक अस हा त्या मुले बघित लं आर वाले असतात ते मी केलेले आहेत आणि ई मध्ये असतात ते तू केलेले आहेत. असं हां कॉलिंग आणि हां कॉलिंग येतं आणि हेतं नां मी केलेलं हे रिंगिंग असे तेव्हां तरं मी मईल चेक केलं नक्की कसं आहे कसं समजतं तरं आंता तुझं आलेल तेव्हां ई होतसे म्हंटला आणि नंतर आर होतसे म्हंटला जेव आंणखी पैचनी माझं झालं ते मगं तेंव्हा म्हंटलं की हां असं असतं मंग तेव्हा मी काउंट केले तरं म्हं लांस्टचे तेव्हां दोन कंट झालेले तुझं ते दुपांरचे हे झालेच नाहीं सकाळचे कां दुपा परच्यां आपणं नाहीं तो कालंच केलेल नां कांहींतरी कांल कं तेचां अर्थ
नाहीं आंता आंनखि मम्मी केलांत बोललोम्ही बरंच अगं तीला दहा मिनटं झालं तिलां बोली थांब जरां अकरा बाररा म्हणे जास्तं इफेक्टि्ह मि ते दहा मिनिटं झालीं कां चलं चांल चलं चलं मे थांबावं झां गेली गेली लगे हां मी दहा आणि नाहीं त्यां शोध ती बरोबर माझे बारा बारा मिनिट आपलं म्हणजे बारा मिनिटांला आपलं कंट होतांत पणं मील्या
हं मंग तेचं नां मगं आंठ मिनिटं म्हणजे जो लावतो त्यांच्या आंठ मिनिटं तरं पूर्ण भेटतील आणि जो उचलतो त्यांला सहा मिनिटांचे भेटलां
हं मंग मी तिलां बोलली थांब झालां दहा मिनिटं ते दहा मिनिटं झाले पास पुढचे सेकंड तरं चालूं झाले कां ही चलं चलं चांल वांत कुंठे सल तिलां आंता मलां परंत सांगायला लागेल हंला सांगायला लागेल की आपोआप कंट होईल नाहीं झालं तरं आपणं अकरा बारा मिनिटांला कंट करूं
हां तिचं आणि माझंच तसंच बारा मिनिटं झालं आणि कंट झालं त्यानंतर ति नं ते बोलला की ही रे सांगत बसल्या अं बारा मिनिटं झालं ते कंट झालं अं
फूलं र् इफेक्ट श्रुती बरोबर ती कायं जास्तं बोलतचं नव्हं ते तरं ति जाही बारा मिनिटांचे आमच्या जेवढे खाऊं झालेत नां माझेच किती ऍड झाले तिलां दोन दोन बिचारीले दोन दोन मिनटांच ऍड झालेत माझ्यां दहा मिनिटं असे इफेक्टिव्ह अगं ती जास्तं नाहीं म्हणजे जास्तं पटंकन बोलतां नाहीं तिलां मंग बोलंतूं हां त्यांची भाषा जरां नागपूरी आहे नां मगं ओके एक गं हो गं रे कशे बोलतांत हां
तेव्हां अगं आंता बोलतं बसल्यां नां यां काकी एकतां बोलतं बसल्यां की कंटिन्यूं बोलतं बसं त्यां तरं मंग मी मध्यें मध्यें बोलते मंग तेव्हां जे हां मंग तसं होतं त्यांनी एखाद्या चालूं केलं मंग कंडनी बोलां हां मंग ते असं होतं होतं तसं हां प पटबण सत्यांशा तरं तेव्हां तरंता मी मुलांला विचारतं कोल्हांपूर कोल्हांपूरच्यांच आहे रेसिपी सांगतांत मलां
हो कायं अं नागपूरच्यांना रेसिपी नांही आमचं झालं आमच्यां नुसतं सासू ते गॉसिप चालले होत्यां
कायं होतं
हां तरं तिचं तेचं चांल दोन तीनं कॉल आमचे त्यांच्यावरच गेले आणि बाकी असंच तिथे पणं लहांन बाळंना मं तुझं बांल कायं करतोय हे कायं करतंय म्हणे होऊंन जातं की एवढं कायं नाहीं आम्ही टाॅपिक सुचवलेल नाहीं फक्तं मी एकचं सुचते नव्हतं तरं मं एक शॉपिंगच टॉपिक काढलं फक्तं आणि बाकी व्यवस्थित होऊन गेले आमच.
हा, का त्यांच तर मी हेच विचारलं रेसिपी त्या कुक हेत ना. तर म्हणतात ना, क्लास वगैरे घ्यायच अस सगळं सांगितलं त्यांनी. मी म्हणतात, मी क्लास सगळे बोलतात केले, आरिवरच होता बाई आत. पाहलंय बोलते, मी कधीपासून त्याचे क्लास पण बोलते, मी घेतलेत. त्यानंतर पेंटिंगच केलंय, अ पण बोलते आता नाय होत. म्हणजे मिस्टरच बोले, नको त्रास वगैरे हो तर डोळ्यांची नजर वगैरे, पण ते मग कमी झाले ना ते बघून, बघून.
झिंग करायला मग.
नाही जमत त्यांना, पण त्या कं कन्फ्यूज होत, मग तेवढं हँडल नाही ना करत, नंबर लावायला वगैरे असंच
आपल्याला करायला लागतो सारखं.
करायला लागतात, तर आता तो मुलगा बोलला तू कंटाळू नको एकच नंबरला कॉल लावुस, नाही मग ते होणार. तो आल्यावर बोलला. तेवढाच मग कॉल लागला, तो म्हटला आला कॉल.
दोघींचा कॉल सारखं हेच होतं ना, मी आता कॉल करण्याच्या आधी रिस्टार्टरी करते, रिफ्रेश तरी करते. तुम्हाला कॉल करण्याच्या आधी हा. तुला कॉल करण्याच्या आधी करतेच, कारण आपले बऱ्यापैकी कट झाले ना आधी. तुला करण्याच्या आधी, मी रिस्टार्ट तरी करते. रिफ्रेश करत राहते सारखं.
ते झालंय, मी पण आता त्यांना कॉल करायच्या आधी रिफ्रेश केलं दोनदा-तीनदा परत त्या ह्याच्यावर जाऊन पण केलं, म्हंटलं हे असं का होतय?
तशे तरी दा
होऊन जाऊदे एकदा, हा ना तेच. अस, आपण करू शकतोय असं मला वाटतंय, कारण की जर पूर्ण नसतील झाले आपल्या एकशेऐंशी, तर करायला काय हरकत नाही.
ते अनुला मेसेज करून ठेवते, मग तिथे सरांना विचारेल. जर एक्स्ट्रा झाले तर चालतील का? म्हणून.
हा, म्हणजे ते कॉल हेच नव्हते होत, तर डबल केले तर चालतील का पाच? कॉलच्या वरती.
ताई एकना, तुला आता आता आलं ना मी अंकिताला केलं ना, आता माझे चौदा झालं मग आता एकच राहिलं म्हणजे मला अजून ऍड व्हायला लागते. आता मी एक तुला केला ना. हा, आता मी तुला केलं ना. हो का, पन्नास होतात बापरे.
पन्नास का पंचवीस होतील कायतरी ते, तुझे पंचवीस आणि त्यांचे पंचवीस ना अशे ना? पाच, पाच धरुन, हा मग पाच, पाच नाही आठ हुतात. ते मग पंचवीस जातात का पन्नास? तर मला पण नाही आता एझॅक्ट माहिती. आता अजून प पंधरा होतील, हा आजुन दहा होतील अशे, मला पण आता पंधरा दाख पण तिथं आता, माझे बारा कॉल झालेत.
हा, हा मी तुम्हाला ग्रुपवर, ग्रुप वर श्रुतीचा नंबर टाकून ठेवन, मग तुम्हाला जेव्हा फ्री असेल तेव्हा तिला पण मेसेज करत जा तुम्ही मग.
हा तिला, आता थांबा तुझं आता एक कॉल झाल्यावर मग झालं ना आपलं?
हा, आपलं झालं, माझा तर एक कॉल झाला तुला?
कॉल करशीन?
हा, मी एक करेन तुला थोड्या वेळानी, मग झालं आपलं.
मग झालं ना, मग त्यानंतर तर काकींचे तीन कॉल बाकी आहेत. हा अंकिता आणि त्या काकीना कम्प्लीट करून टाकते. हा श्रुतीचा नंबर तेच ग म्हणजे तेव्हा बरं पडेल, मग एकालाच करायला मग ते डोक्यात पण राहतं ग. नाही, तर मग कन्फ्युज होऊन जात.
आम्ही मस्त म्हणजे तिने एक केला. मी एक केला. तिने एक केला. मी आमचं व्यवस्थित झालं व्यवस्थित सगळ हा,
ते एका दिवसाला एक, दोन केले का मग तो राहत नाही. डोक्यामध्ये का नक्की अ, कोणी कोणाला केले. ना ते नक्की किती झालेत ते,
अमृच्या बिचारीचे मस्त झाले असते गं, झाले. बिचारीचे आमच्या एका दिवसच लागू पाट दहा कॉल गेले ना,
नाही. ती बोलली आता नेटवर्क प्रॉब्लेम येत सारखं तरं नेटवर आहे ना, आपल्या कसं वायफायवर
वायफाय नाही. आता तर मी नेटवरच केलंय, माझं
मग तुझं नेट, नेटच पण तुला रेंज असेल म्हणून तुझं नेटचा होत. हा तिझं तर मेन म्हणजे रेंजस नाही तर काय नाहीतर कुकड.
तर होतात कनेक्शन प्रॉब्लेम वायफायच बंद करून ठेवलाय मग आणि केलं व नेटवरच हे केलं.
रिफ्रेश करायला गेलं तर तसेच येतं. नेटवर्क प्रॉब्लेम मी पण ना थोड वेळ ब थांबते आणि मग हे करत बसते म्हणजे कंटिन्यू नाही करत सगळं तरी आज मी किती गेले रुपाली. तिला सात अंकिताला दोन तुला एक आठ झाली तरी
तिला सात केलंय, मी ला
तिच्या आधी दोन झाले ना, आमचे आमची सॉरी तीन झालेले मग आमचे दो सात राहिलेले ना, मी कंटन्यू आम्ही दोघी सात म्हणजे कंटन्यू म्हणजे गॅप घे घेतला. आम्ही दहा - दहा, पंधरा हा हा हा, झालेले दोन हा काल झालेले आमचे दोन.
हा मग बरोबर आहे.
हम्म,
अ सारख्याला आता फ्रेश केलं त्याचा अभ्यास घ्यायचा आहे. तर एकीकडे म्हटलं, जेवणाची तयारी करते. ते जात ते अ हा नंबरच पण हे काय केलंय ना, त्यांनी काल बुक पाठवली. तर त्याच्यामध्ये वार्डच पण घेतलंय नऊ वर्ष वन वनचेस स्पेलिंग टू ची स्पेलिंग असं ते घेतल्यात हा. तर म्हटलं हिच्याकडून पाठ करून घेते, लिहून घेतो म्हणजे पुढच्या वर्षी
त्यांना फळसलं नाहीस, मला वाटतय फळसला गेलं तेव्हा झाडलय. पर्यत होते त्या
हा मग तेच ना नंतर नको विचारायला. मग त्यांच झालंय ते वन टू -टेन पर्यंत तर म्हंटलं आता पाच, पाचच्या तिच्याकडून पाठ करून घेते आणि त्यांना तास की प्रत्येक आठवड्याला वर्ड देतात. प्रत्येक वर्ड आता उद्या त्याचं बोलून घेते. तर ही एक बोललेत पहिला मस्त बोलले एकदम माइक वर छान एकदम व्हिडिओ वगैरे आले. आणि दोन -दोन आठवड्याच्या बोललीच नाही. एक एका आठवड्यात गेल्या, आठवड्यात बोलते. मला शिकवलंच नाही बोलते. असे होय ते सांगितलं ते मला अगं टीचरांना सांग म्हटलं तुला वडणं आठवलं तर
काय पाहिजे?
पेरेंट्स मीटिंग झाली ना तेव्हा बोले तर तेव्हा त्यांनी सांगितलं की प्या तुम्ही तिच्याकडून करून घ्या आणि आम्हाला सकाळी रिमाइंड करा का त्याच्याकडून हे आम्ही व वड पाठ करून घेतलंय त्याच्यावर दोन दोन लाईन त हे
मी प आता पाच म्हणजे कंटिन्यूचा टेस्ट वगैर अस मी घेते त्या प्र्या म्हणजे न गेलं म्हणजे आता हाय अभ्यास तर हाय टेस्ट आहे त मग घेतलेले बर ना जर नाही हे झालं तर घेतलेलं बरं मत
ते म्हणजे पोरं पण त्याच्यामध्ये राहत नाही कंट थोड आलेलं घेतलं कि म नंतर हे होतं
आता तुला एक कॉल करायला त फ्री असशील का की उद्या करू
नाही करून टाक म्हणजे कंप्लीट होऊन जाईल मी तिचा अभ्यास घेता घेता तिजा दिलं ते तिला सांगते पहिला होमवर्क कमप्लीट करायला आणि मग नंतर
चालेल
हा हा चालेल तो पर्यंत मी वरनाला फोडणी देते.
ते कापले जरा.
हा बघते दहा छत्तीस झालेत. दहा छत्तीस झालेत. म्हणून म्हटलं अजून दोन मिनिटं होऊ देत.
उकड झाल भाई.
अपोआप कट होतय नाहीतर असं.
गायला
आज जेवायला शिमला मिरची करत. ते पण शिमला मिरची ते भरीत कसं करतात तू केलंय का कधी?
नाही नाही भरी तर मी मिरची ती असताना ती भरते पण भेरत शिमल्या मिरची भरीत नाही केलं.
भरीत म्हणजे तेच ग भरूनच
म्हणजे छोटी वाली मिर्ची बोलतेस तू का मोठी बोलते ढोबली मिरची बोल नाय. तशी ना ना ती छोटी आपली आपण हे करतो ती भाजी वगैरे काढायला असते त्या. ती मी भरते भाजीची नाही ना तशी नाही मी खाते. अग मला कंटाळा आला
म्हटलं तिला परत म्हणजे त्या तेना विचारलय मी तर त्यावर मी फक्त शिमला मिरची टाकता आणि त्या आपलं सगळं वाटण वगैरे टाकतात हा ते टाकतात.
तरत तसंच
हा आता अनुजाने मलाच सांगितलेली ती रेसिपी कशी होत तिने बटाटा वगैरे पटाकले ब ते मस्त झाले म्हट काय वेगळं करून बघ
अगं मला तर एवढा भेंड्या आणि शिमला रुपाली सांग ना आमचा आठवड्याला चार वाला तर शिमलाच होत अस भेंडी तर विचारच ना आता व्हेजच ना का आम्ही मग ते काय करणार भाज्या कुठला म्हणजे कडधान्य पण मी टाकते पण कंटिन्यू कडधान्य पण नाही खात आणि कंटिन्यू आ भाज्या पण नाही खात मला ते शिमला तर आठवड्यावर माझे चार बार शिमलाच हो सकाळी नाही झाय तर संध्याकाळी भाकरी बर लागतेच
झाले. आपले झाले बारा मिनिट.
ओके. चालेल चालेल. चल बाय हा. हा. हा.